य हो येतोय येतय. हम ह बोला काय काम्हणताय.
कशात तुम्ही मी मजेत तुम्ही कशा आहात मी पण. मजेत ओके.
हम्म
चालेल.
तया हो संध्याकाळच तेच. दररोज उठून काय बनवावं स्वयंपाक तेचच टेन्शन असत.
हो आमचा आज रस पुरी वाटन्याची भाजी.
छानच भेट होता मग. आज त मग आज शुक्रवारे ना माझ्या वडिलांचा उपवास असतो.
बर.
त्यांच्यासाठी स्पेशल मि अच्छा! हम्म. आण मग कुठे फिरायला गेले होते नाही एवढ्याच्या कुठेच. आमच्या इथे मुलंच नाही अजून सुट्ट्यांमध्ये फिरायला. जाला. आमच्या इथे पण आम्ही इंदोरला गेलो होतो. हा आठ दिवसा आदी. अच्छा तर मग तिथे पिज्जा वगैरे मग तिथे कसं प्राणी संग्रहायला गेलं होत. हम् हम्म मग प्राणीसंघरालेय खूप छान होत पण तिकडचं वगैर सारखं होत. सगळे प्राणी होते वाघ होता आणखीन त्यांच. म्हणेनी हा ठेवले होते अरे म्हणजे खूप मोठ हो. े खूप मोठ हो इंदोरला.
हो म्हणजे नेमकं तर मला सांगताना येणार कारण की विषय अस. झाला होता क.
आम जी ट्रॅव्हल होती ना ती लेट झाली होती आणि आम्ही इत सकाळी. दहा अकरा वाजे पर्यंत तेथेच जाऊन बसलो होतो अच्छा! तर म्हणून मग त्यांनी सांगितलं आम्हाला कि तुम्ही इथे जवळच प्राणीसग्रहालाय आहे तीन चार किलोमीटर घर तुम्ही जाऊ ना आणि रात्री सात आठ वाजेपर्यंत तुम्ही येऊन जा नऊ वाजता तुमची ट्रॅवल आहे अच्छा
असं मग आम्ही तिथे गेले हो हो आणि मेन तर उज्जैनला गेलो होतो प प्राणी संंग्रहालयाच खूप छान होत हम् आणि ते कसं पाळीव प्राणी पण मग चांगले असतात कि बा घरात वगैरे त्यांना म्हणजे मेन म्हणजे कुता रात्री कस कोणी वगैरे ग कत
कुत्रा हा आपल्या घराच संरक्षण पण करतो बरोबर आहे
हो
आणि मांजरींच कस असतं मला एक प्रकार मांजरी नाही आवडते कारण की मग आमच्या घर ज बाहेर भरपूर झाड आहेत तर मग तिकडे खारताय वगैरे अस आणि पक्षी वगैरे येतात तर मग ते त्यांना खाऊन जातात म्हणून मग मांसरी नको मग तो निसर्गाचा नियमच आहे ना पण मग त्याला कोण काय करू शकत हो ते आहे पण मग आपण वाचवण पण तेवढं म मत कर नाहीच सायकल यण काज करू शकत नाही बघा छवटी तिथ म्हटलं ते लहानच जंग प्राणी त्याचा स्वभावषकार करण आहे हो ते समजा जर एखाद्या ठिकाणी शेतकरी असेल किंवा एखाद असं घर असेल जिथे उंदरं खूप जास्त आहे लोक आवर्जून त्या ठाणी मांजरी पाळतात की उर यायला नको त्यांच्या धाकाने म्हणून हम
कारण ते म्हणजे त्यांच्यावर कसं आता शेतकऱ्यांच पण सगळं ते पोते वगैरे कुरसडून टाकतातणे वगैरे पडतं त्यामुळे मग त्यांच पण नुकसान होत म्हणून मग ते मांजरी पाडतात आणि आपल्या इथे कस मग झाड वगैरे आहे ते चिमण्या वगैरे येतात आणखी खरसाय वगैरे असते तरी पण म्हणजे खूप खप कमी झालाय खूप का खार काय वगैरे कमी झाल्यात आता क्वचित तुम्हाला एक दोन दिस येईल तर ् अस झालंय
ह
कस वातावरण पण बाहेर खूप उष्ण आहे ना त्यांना सर्वाइव्ह करायचं म्हटलं का खूप हे होऊन जात एवढ्या गष्टण आणि सांगितलं तर कुत्रे तर त्या मांजरींना खातात बरोबर आहे ते तो निसर्गाचा चक्रच आहे त शिकार त्यांची प्रवृत्ती म्हटल्यावर ते ते काही सोडणार नाही हो माझ्याकडून होत्या तश दोन तीन तीन तीन ते चार मांजरी पाळल्या आहेत मी आत्तापर्यंत हो का
हम् अच्छा
पण मग घरात वगैरे कस समुंद्र वगैरे तर काही नसायची पण मग त्यांच्यासाठी ते बंब वगैरे आणून ठेवणं त्यांचं फूड आणून ठेवणं थोडं फार तेवगैर ठेवलं का मग नाही एवढं काही वाटत तसं तुझे नवी दूध पोळी वगैरेवरच खा पण मग थोडफार मांसहार त्यांना लागतोच मग ते इकडे तिकडे जाऊन बळगण्यापेक्षा थोडंफार आपण असताना घरात देत राहिलं तर काही वाटत नाही हो ओक होते माझ्याकडे आणि दोन मानजरी होत्या, मस्त होते पण,
हम्म हम्म आमचे पण म्हणजे छान आहे कुत्र छान ये आमचं ते कसं आता इथे ते मांजरी वगैरे त्यात बाजूच्या मावशीने पाडलाय तर मग त्यांना ते त्रास ेत तश्य
ते आम्हाला बोलतात. त्यांना म्हणायचं ना तुम्ही म्हणा तुम्ही अपोजिट प्राणी, पाहायलाच का बरं म्हणा तुम्ही पण कुत्रच पायला पाहिजे होतं ना म्हण,
त्यांच्या आधीपासून मांजरीत आणि त्यानीं त्यानीं ना म्हणजे खूप छान छान अशा मांजरी पाळ्या पण आमचा तर शेरू त्याला घरात सांगितला ना तो घरातच. पडेल पण जर त्यांचा निघालां बाहेर तर मग हा पण निघ
आपण निघतो त्यांना बघून म त्यांच मागे मागे पळण म त्यांना अस वगैरे पण मारतो. ते काय कुत्र्या आणि मांजरांचं नेमकं शास्त्र काय मला आजपर्यंत नाही कळलेलं का बिचारे बघं तीच मारा माऱ्या करतात काय माहिती. हो आणि आता इथे ये ना गल्लीतले कुत्रे पण येत तर मग गल्लीतले कुत्रे त्यांच्या मागे लाग ते ना म त्यांना सोडत नाही मांजरींना बर तरी एक वेळेस त्यालां बोल्ल ना सोड तर तो घरात घुसून जाईल. पण ते ते काही सोडत नाही त्यांनी ना म त्यांनी ना पिल्ली दन त मग मावशीं म्हण की तुम्ही यांना घरातच जाऊ देता.
दूध वगैरे मते,
ते येतात कधी कधी आमच्याकडे एक मांजर आहे, त्याला आवडते ती त्याला काही तिला काहीच नाही करणार. अ फ्रेंडशिप झालेली असेल, त्यांच्या दोघांची तिला काहीच नाही करणार. अशी ह स ग गुबीच व्हाईट कलरची, हम् हम् पाहण्याची मग त कदाच लहानपणापासून त्याच्या परिचयातली असेल ना, कदाचित त्याच्यामुळे मग तो तिला त्रास नसेल ते, हो नाही मी घेऊन यायची ना तिला त्या मावशींकड मग तेच ना म लहानपणापासून त्याणे ही पाहिलं अस की नाय व्यक्ती चा आपल्या घरात वावर आहे म ते होत कस एक्च्युली कुत्र्यांच पण कस अस त्यानां त्यांची पण हे ना मेन्टॅलिटी खूप सार्प असते एखादी जर का किंवा एखादी वस्तू जर तुम्ही कंटिन्यू त्याच्या समोर घरात आणताय ना, तर त्याला हे रिअलाइज होऊन जात. की नाही हि व्यक्ती, जर हव तिला म्हणजे आपण घरात असताना जर काही आणते तर ही त्यांच्या परिचयाची म्हणून, तर त त्या तिला किंवा त्या वस्तूला काहीच नाही करणार. पण तीच जर त्यांच्या परिच याची नसेल त्यांना वास येतो ना तो वास जर ओळखीचा नसेल ना त ते एकतर भुंकायला सुरवात करत म्हणजे ते काय ना काय प्रतिक्रिया देतात एक तर ते त्यांच्यावर अटॅक करत किंवा मग त्यांच्यावर कंटिन्यू भुंकतील हो अस तस ज असत बघायला. गेलं ना कुत्र आणि मांज ते लहान पनापासून एकत्र राहिलेत ना त ते कधीच भांडणार नाहीत किंवा एकमेकांना कधीच कुठल्या गोष्टीची हानी पोचवणार नाही.
हो! आणि तिला कसं दूध देणं असेल किंवा ती येते माझ जेवळ खाया काई खायचं वगैरे राहिलं ना! मग ती मेन म्हणजे दूधच पेती जास् तर मग तिला दूध देऊ हा... तिला दूध देऊन द्यायचा. मग.
ग ते येतात बाकीचे. तर मग हा त्यांना भोगतो. तेच ना मगं कारण कस बाकीचे. ओळखीत नाही किंवा परिचय यत नाही त्याने कधी त्यांना पाहिलेला नाही त्याचा कधी सहवास लाभलेला नाही ना. त्याच्यामुळे मग ते नाही येऊ देत. त्या गोष्टींना घरामध्ये आता असंच माझ्या. अ आत्याकडे ना एक लॅब्रोडॉअर म्हणून म्हणजे एक लॅब्रोडॉर होता. त्याच ना टायसन होत ठेवलेलं. हम्म.. ह्म्म्म ते आणलेल त्याच्या... म्हणजे जाव तिच्या जावेच्या मुलासाठी आणलेलं त्यांनी. आता ते काही लहान मुलं असतात हट्ट करतात म्हणून ते पेटशॉप मधून घेऊन आले त्याला. घेऊन आले. मग तो काय चार सहा महिने खेळला खेळला. मग नंतर तो बोर झाला त्या कुत्र्याला. तर त्यांनी ना सोडून दिलं होत असंच. त्या लहान मुलाने त्याला सोडून दिलं. तर नाही तर घरातल्यानंतर रोजची सवय त्याला बघण्याची सगळ्यांनी आवाज दिला दिला तर कोणा. सापडलाच नाही घरामध्ये. मग आत्या गेली त्याला बाहेर शोधायला माझी. बाहेर शोधायला. गेली तर तो रस्त्यावरच होता नेमका आणिने त्याला आवाज दिला आवाज दिला आणि तो हिचा आवाज ऐकुण. पळत सुटला पळत सुटला तर समोरून एक गाडी येत होती. तर हा सडनली त्या गाडीला अ ठोकावल्या गेला जोरात. ठोकावला गेला तर त्याला तेव्हापासून फिट यायला लागलेली. डोक्याला मार लागलेला त्याच्यात तर तस त्या म्हणजे त्या. त्यानं नंतर ते आत्या वेगळेच झालेलं पण म्हणजे. तर आत्या नं त्याला ठेवून घेतलेलं स्वतः जवळ. मग जेव्हा जेव्हा त्याला फिटचे झटके यायचे ना आत्या त्याचं औषध पाणी वगैरे सगळं करत होती. आणि तुम्हाला माहिती आहे लॅब्रॉडॉर म्हटलं म्हणजे तो दुसऱ्या ब्रीड राहते. काय आपलं गावटी कुत्र्या सारखं नाही काही टाकून दिलं की खाऊन गेल वगैररा म्हणून. पण ते कुत्रे इतकं छान होत ना. त्याला फक्त गरम गरम. पोळी लागाची तव्या वरची बाकी दुसरा काहीच नव्हता मागत. गरम गरम पोळी आणि वाडग्यात दूध राहिलं ना तो तसच खान घेणार आधी पोळी खाऊन घेणार मग दूध. पिणार. त्याच रुटीन इतकं छान होतं सकाळी पाच साडे पाच. ला उठून बाहेर वॉशरूम जायला लागायचं. मग आत्या त्याला रोज - पाच घेऊन जायची फिरायला वगैर. ते कुत्र तिच्याकडे जवळ जवळ सतरा ते अठरा वर्ष राहिलं. अरे वा! आणि कुत्र इतकं सुंदर होत ताई. तुम्हाला सांगते म्हणजे आपण घरात आता पाहुणे आल्यावर कसं जनरली कुत्र रिॲक्ट करत नाय. भुकंत. लवकर. जुळवून घेत नाही याला घरातले पाहुणे इतके आवडायचे ना, हा एकदा एंट्री तर त्यांना करू द्यायच. पण जायच माझ्या इच्छे नाही अस फक्त त्याच्या समोर अस कुणी